हॅलो हॅलो हा काय म्हणा.
काय नाही बगा बाहेर आलतो इकड.
कुठं?
नाशिकले.
नाशिकले काय करायला गेला?
आलो असचं.
असं ठोक
डी जी फाय तुमचा डी जी फाय हाय का?
आला विघ्नहर्ता व्हायला
हा
ओ एस कॅबिनेट ओंकार बहात्तर.
ओ एस कॅबिनेट ओंकार बहात्तर
जय गणेश शहात्तर
ट्रेगजन्शी आता
लई खतरनाक खतरनाक डीजे हायेतं
लई खतरनाक आहे, एकशे एक
हाव
हा आणि येतात अचानक
घरच्यांना एक
हो
बर
आ..
मला वाटलं काय विकत घेतलं
एक तर नाही आ येत तर नाही तू कामावर
अ है हा
चार वाजता
दहा व
खायला जमतय
सहा वेळा पाठीवलेलं
घरी रहा.
ह कारन कामात राहीली ती आता
हम
हम् आज सुट्टी वर आहे वाटतं होती म्हणून गेला.
आज सुट्टी होती
म्हणून गेला वाटतं नाशिकला किती जणं गेलेत, किती जणं गेलेत.
ती आर्या
हम्
लॅबवर मी वैभ्या
ह वई बया
आजा, जोश्या, स्वन्या, उम्या
हम हम हम
संदीप दा विनुदा विशाल काका आठ जन
हा..
सगळ्यात भारी
हा हम
ते सात-आठ जण दन एक दहा जण आलो.
गाडीकरून गेली असेल ना
हो ईरटीका
ईर्टीका ईर्टिकात बसले एवढे
लय जण लय मोठी होती का ईर्टीका लहान होती
अ ईरटीका म्हणल्यावल सात जण ते सगळीजन ते पण नऊ-दहा जण बी राहीलोय
अरे एक दिवस मला मांडीवर घेतली होती ती.
इथनं जरा मांडिवर येत
हा
म.
त्याच्यामुळं, दोघं तिघजण बसलो, जास्त.
तिकड, म्हणून दोघ-तिघ असतेका?
ह.
गाडी शिकायला लागते ना, तू फोर व्हिलर?
गाडी शिकू ना, आता.
हम्म, ट्राईम बघती का? मंग, काय चालूये?
हो, सहा ना मावले
मी तर मावले पण मी काय नाही चाल मावले सगळे
हम्.
आता खिस्त खिस्त गाडीची येते हमाई गिमाय सगळ येते आता
फेड तु, आता हाप्ते फेडाय लागते, आता. फुकट परेशान हं. मंग? हॅलो? हा.
आ.